हं न
येतोय का आवाज हो हो हो हो आला कॉल हो हो आहे का बाकी का स् बघत चत पण आहे बाकी
काय म्हणाला
तुमचं पण बाकी आहे वाटत
काय ते
तुमचं पण टास्क म बाकी आहे का अस ओके ओके काय प्रॉब्लेम नाही
होऊन जातील माझे पण म्हणून म्हटलं की आधी तुमचं होऊ दे मग मी करते
मग लागून लागून जातो ना ते बरं होतं मग लागून
की अ परत आणि नंतर करायचं म्हणलं की राहत एकत आता तेच मुलगा छोटा आहे तिच्या बाबांना म्हणलं फक्त बसा त्याच्या पेक्षा मी जरास फोन करून घेते होऊन जात ते बरोबर आहे बाकी मग तुमचं कोकणी कोकणी साईट साईटच आणि काय काय स्पेशल रेसिपी असतील की
न गा स्पेशल रेसिपी म्हणजे आम्ही आंबाडची भाजी भाजी आ वेगळ्या पद्धती करायची म्हणजे खिचडी टाइप करायची म्हणजे तांदूळ आणि मुग ळ्याची डाल चोरीची डाल आणि आंबाडी ती मला खूप म्हणजे लक्ष्मीची फोडणी खालची पण द्यायची आणि वरून पण द्यायची आणि मस्त छान होते ती भाजी
ह का म्हणजे काय अंबाडी तांदूळ आणि तुरीची डाळ सगळं शिजवून घ्यायचं
हा पहिले आंबाडी शिजवून शिजवून घायची आणि आपलं भात आणि वरण म्हणजे वरणासारखी डाळ पण शिजून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर मग फोडणी केल्यानंतर रशनीच फोडणी पाहिजे ह लसूण लसूण भरपूर लसूण खालायची ठेचून लसूण आणि मिरची त्याची पोडणी घालायची म्हणूजे असं भरपूर लसून पाहिजे म्हणजे अशी वाटीच्या पावभग तरी भरपूर लसूण भरपूर पाहिजे जरी एरवी खात नसलं तरी आणि मग फोडणी घातली ना मग त्याच्यावर मग आपण भात शिजवलेला भात अ त्यापेक्षा हे बरं पडतं खिचडी सारखं करत बसलो ना आपण वेळ पण जातो शिजवलेला भात डाळ हे सगळं घालायचं आणि मग थोडं आट पाणी आलं की आंबाडी असते ना ती मात्र पिळून घ्यायची कारण त्याचा आंबटपणा खूप असतं ना शिजवलेले आंबड सगळं आंबट प म्हणजे शक्यतो कमी करून मग घालायचं मग त्याच्यात आपण आपल्या पद्धतीने गुळ घालतो तो गुळ मीठ आणि ह असं घालायचं आणि मसाला काही घालत नाही आपण कुठला पण याची चव पाहा आणि मग सगळं झालं शिजलं का तिखट्ट असतच गोड म्हणून गुळाची पावडर घालू शकतात साखर घालू शकतात. गुळ चांगला असतो त्याच्यानंतर मग परत त्याची फोरणी घ्यायची आपल्या फोरणीच्या भांड्यात परत लसणूची घालायची आणि मग ती घालायची मग खूप सुंदर लागत ते म्हणजे ना अ आणि छानच म्हणजे चव पण चांगले खावस पण असं का वाटतं त्या चविने मुळे खरच खरच करून बघा
हा नक्की करून बघते आता बऱ्याच ठिकाणी काय होते. की एक पदार्थ सगळ्या ठिकाणी केला जातो पण प्रत्येक ठिकाणी त्याच करण्याचं हे वेगळं असतं त्याचे
काही जण भाजी टाईप करतात काही जण खिचडी टाईप करतात म्हणजे आम्ही खिचडी टाइप करतो म्हणजे ते छान म्हे खायच्या दिवशी दाल तादळाची खिचडी खाण्यापेक्षा अशा पद्धतीची खिचडी टाइप खायला पण मजा येत हम्म आणि लाल मिर्च असे ना लाल सुके मिर्चा फोडणीला त्याच्याबरोबर तर ते अजून जास्त चांगलं होत का म्हणजे थोड्याशा हिरव्या मिरर्च्या घ्याच्या आणि थोड्याशा लालच अशा मिच घायच्या
हा हा
म्हणजे बेडकी मिरच्या म्हणतो की ज्याला थोडाशा तिखट असतात. त्या घ्यायच्या थोड्याशा एखाद्या फोंडी भरून पण घालतना आणि खाजून पण दोन्ही वेळात घ्यायचं ना तर त्याला एक मस्त चव येते.
मस्त करून बघायला काय हरकत नाही.
हा आम्हाला पदार्थ खूप खूपच आवडतो म्हणजे आईच्या आठवणीतला आणि मला मला तर त्यात चांगला माझ्या आईचा पदार्था मी तेवढा चांगला करायच्या मलाही चांगला जमतो बऱ्या
हा मग नाही बऱ्याच गोष्टी अशा परंपरागत हातात येतात असतात ना छान वाटते. म्हणून म्हणलं की प्रत्येक आता प्रत्येक भागात ते करायचे एक गोष्ट पद्धत वेगळी असते या
हो हो त्यांच तशस बघ म्हणजे यांच्याकडे कायम पुरणपोळीच प्रत्येक सणाला करत तस कोपडामध्ये प्रत्येक सणाला वेफोरेट पत
नसती वेगळ असत इ ते मात्र इथे कंपल्स री प्रत्येक जणाला गोड पुरण आणि थोडीशी खीर पाहिजेच.
अ गौरीला नैवेद्य असो गा नागपंचमीला पण खीर असते.
खीर असते.
तांदळाची पण करतात खीर कोकणात तांदूळ जास्त होतो. त्याच्यामुळे ते आहे किंवा आमचा राजापूर पटका असल्यामुळे माझ्या वडंकडून त्याच्यामुळे थोडं कुर्ताचं पिटलं.
हा हा कोळीत बरोबर आहे तुमच्या कोळीताचं पिटलं एक भरपूर केलं जातं. ते ना
कोळी भरपूर होतं आमच्या त्या
कारण माझ्या ओळखीतल्या पण एक काकू आहेत ना त्या पण कोकणस्थि आहेत. ते मग त्यांच्याकडं कोळीच पिटलं.
हो आणि पावसात तर घ्या आवर्जून असता तुम्ही.
मस्त ते पण कसं आहे असं ते कसं करायचं त्याचं पीठ मिळतं का?
हो फुडताचं पीठ घ्यायचं काही जण भाजून त्याचं पीठ पण करतात. अ किंवा तयार पण मिळत पण म्हणजे गावातले लोक असत ना त्यांच खमंग भाजलेलं पीठ असेल तर जास्त चांगलं लागत
बर बरं आणि काय करायचं?
मला तितकी रेसिपण माहि बण कांदा लसून अशी प घ्याय याच्यावर आणि मग आपण जे नेहमीचा रेग्युलर पिटलं करतो ना ण बेसना तस करून पण काही जण पीठ घालून मग पाणी उकळवत ठेवतात पण माझ्या मते पाण्यात विरघळून ा जास्त बर नाही ना कुठळ्या होतात त्याला आणि ना खूप घट नाही करायचं म्हणजे आपल्याला सुृंदा असं तसं नाही करायचं तर तातकाळ म्हणजे थोडास परळीवाडी बळीवाड म्हण तस पक््पाच आपण किती करतो जास्त पातळही नाही आणि घट्ट पण नाही असं पाहिजे असं करायचं ते. आणि त्याला पण लश्मीचीच कोडणी जास्त चांगली. करा पण त छान ला लसून लसून फोडली. आपण देतो ना हा तीच फणी चांगली लागते.
हा म्हजला भरून नाही दयची करत ना. चांगलं हा हा चांगलं असतय म्हणत होते
भात
हा नाहीत कुठचत
हम मेतकुट भात नंतर,, अ ते वेस्वार असत वेस्वार एक तसच असत मेतकुटा सारखं, ते पण घेतात.
ते काय आयडिया नाही म
हा, हा, ते पण चांगलं लागतं, पण मेतकूट भात जास्त पावसाळच्या दिवसात आपल्या हम्म
तूप आणी मेतकुट,, फार छान लागतयऽ
हो, हो, हो, आपले स्वतःथ भरपूर चांगलेच शाकाहारीऽ अजून वेगळ्या पदार्थाची गरजच नाहीये, वेगळं काय करायची की व्हरायटी आहे ती, काय प्रश्नच नाही.
हम्, ते मात्र ऽऽ
नंतर कोकणात फणसाचं सांधनऽऽ करतात, काकडीचे साधंन करतात, पातोळे करतात, भाजी करतातऽ हे पण पदार्थ असतात,, पांदी पण छान लागतेऽ
काय, काय म्हणालात?
पानखी, पानखी करतात, पातोळे करतात,
हम्, हम्, हम्, हम्
पातोळे म्हणजे हे,, हा केळीच्या पानावर तेऽऽ अंऽऽतांदुळाच पीठ असत पिठऽ ती अशी थापायची त्याच्यावर,, हा आणि आपन चुन करतोऽऽ णजे मोदकाला जस, आपण हे करतो, पुरण करतोऽ ह बाऽऽ तसच फ करायचं, त्याच्यावर थापायचं, मग परत घडी घालायची, आणि मग ते शिजून, शिजव अस मोदकासारखऽ ते शिजवायचं,, चांगलं लागतं.
हम्म,
हम्म,
आमच्या एक मावशी य त्याग करतऽऽ गेलं क ब्रेकफास्ट ला एक दिवस ते पानख्या केल्या होत्या त्यांनीऽऽ मस्त झालं होत,, बरोबर आहे,, अलीकड घावणऽऽ पिठ पण ना विकत मिळतय,, मग भवतेक नापऽ आता तुम्ही तुमच्या साईडला तर बघा तांदळाचे तर नुसता असतातच, पण काय काय मी परवा आहेऽऽ ठिकाणी ना असंच आमच्या ओळखीच्यातल्यांनी बनवलं होतं,,, ते पण कोकण स्थच आहेत, तर त्यांनी मला पीठ दिले होते ह, कोरड पीठऽऽ तर आय थिंक त्यामध्ये त्यानी ना तांदूऴ, उडीद ऽऽ ाळ आणि मुगडाळ हे सगळ्यांचं पेस्टऽऽ
हा, हा, सगळं घातलं होत, ओके, ओके, ओके बाजणी सारखं केलेलं असं त्याने,, ह, बाजणी कस हा असाऽ े हे असत ना,, तस केलं असऽऽ
के हा कारण खाताना आपल्याला लक्षात येऊन जातय ना. ह्यात म्हणलं बाबा सगळे पिठ आहेत, नुसते तांदळाच तर छान लागतयऽऽ माझी आई पण काय करते,, अ,, कधी, कधी दुधामध्ये मिक्स करते हाऽऽ कधी कधी नारळ असतो नां नारळ नारळ च दूध काढती- आणि त्यात तांदळाचं पीठ- हुं करती मिक्स आणि मग त्याची घावण घालती.
वां वां वां छानच लागत असतील तांदळाची चवतर खूपच चांगली लागते.
इकडे आम्ही काय करतो इंद्रायणीच वापरतो त्याला वास मस्त असतो. त्यामुळे इतकं इंद्रायणी हो खूप छान आता मी आता मोदक करतेय कीनी - संकष्टीला उकडीचे तर काय करते मी आंबे मोहर- निम्मे हां आंबे मोहर निम्मा आणि इंद्र- यणि निम्मा असं करून पुसून अं दळून आणते. आणि नां त्याच ते मोदकांना रंग पण इतका पांढरा छान ये- त,, आणि हे पण, काय बरं,, वास पणऽ खूप छान आणि ते मऊ लुसलुशीत होतं.
हां, पाऱ्या पडल्या पाहिजेत ना, त्याचं सगळं कौशल्य तुमचंऽऽ पाऱ्यांवर आहे,, पीठ अस हा,, ती छान पातळ असली पाहिजे आणि सुन्या नीटऽऽ पडल्या तर तो मोदक सुंदर दिसतो,,, होऽ पण जे वारंवार करतातऽऽ त्यांचा हात बसलेला असतो ना,, तुम्ही ब संकष्टीला करताय,, ह्याला करताऽऽ
संकष्टीला करते आणि गणपतीमध्ये असतो गणपतीमध्ये- तर ऑलमोस्ट आता मां आमच्या घरी सात दिवस असतो नां तर मी रोज नैवेद्याला मोदक राहतोच राहतो. पण उकडीचा बऱ्यापैकी जास्त उकडीचा करते. मं आमचं इथं कसं सगळेजण येतात आरतीला संध्याकाळी. मग आले की मग सगळ्यांना, मग तेव्हा उकडीचे तेव्हा काही शक्य होत नाही. एक दिवस मात्र सगळ्यांना प्रसाद झाला मग उकडीचा - म्हणून देते मग मग कधी तळणीचे हां- तळणीचे पण करते, कणकेचे कणकचे- उकडून करते, कधी ड्राय फ्रूटचे, कधी खव्याचे- मग हां आणि मग हां आणि- एकदा काय करतेय, शिरा बनवलेला एकदा आणि जो मोदकाचा साच आहेना-
हां हां हां त्याच्यात जस ना चॉकलेट करतात. तसं तसं हां हां हों चालेल मग मी- आत्ता कॉल करू का? तुम्ही करताय का काय मी करू ना ठीक आहे करते हां.